हॅलो हॅलो हा आवाज येत आहे का
हो येत य
हा झोपले का म्हटलं
हा झोपली ती तिला झोप होत होती
दिदी ला का
हा झोपली कोोडपांढरीला लग्नाला गेली होती ना ती
हा कधी लग्न होत
आज
हा आज होता का कोणचं होत तुमच्या कुटुंबातलं होतं का हॅलो तू ज्याना नंदकडे होत क कोणाकडे होत लग्न -हॅलो आवाजच नाहीयेत गं ताई हॅलो
हॅलो
हा येेतोय का आवाज आता?
आला का?
हो.
हम्म. माझ्या ननंदकडे होतं लग्न
हो का
मग तिथं गेले होते की चकारी
दिदी एवढीच गेली
दिदी तिची आजी आणि माझी मोठी मुलगी तिथ शनिवारीलाच चाली गेली.
हा
ती पण आज आली मुक्कामी बसमध्ये
काय करताय मग
आता ना लोणचो टाकायचा आहे म्हणून हे करून राहिली मसाला झाला तयार करून
आ
मग टाकून घेते.
हम्म.
ल आंबे आणले होते. फोडले नाही ते पिकून जाईल ते खरा
हा ना पिकून जातात. जास्त दिवस ठेवल्या नं आ या दिवसात पीकून जातात आ किती किलो आणलय?
आठ किलो.
ह का आ आम आमचे पण दोन किलो आणले मी आज संध्याकाळीच केल्यालो लोणचं
केलं का?
हा
हम्म. आट किलो ए एवढं बी पुरणार नाही आमाला
हा ह खात असतील की मुलं दोन दोन फोडी अस त खातात ते
हा हे त असं बी खातात ते
हो ना च हो भा पोळी सोबत भाकर सोबत असतं खायला एखाद दिवशी भाजी नाही राहिली का मग खायला चांगलं
चांगलं मला तर उडद्याच्या डाळमध्ये टाकून काला करून खावं
हा हा लोणच टाकून छान लाग
हम्म.
ची डाळ त्या उडदीची डाळ ना फोडणी नाही दिली ना सादी केली तर म अ छन हम्म
चडून घ्यायचे मसतय
हा मस्त जेवण होत मग पोट भरून
हा ना
तुरीची डाळ उलट तेवढी चांगली नाही लागत उडदाची डाळ
उडदाची चांगली लागते हा
कमली काय करतेय म्हटलं तिचा पण फोनच लागत नाही
म्ही बोलले होते कमली बरोबर
म्हणून म्हटल सकाळ दुपारी लावला होत तिने फोन परत मी तिला लावला तर उचललाच नाही तिने होणाच हा काही काम करत असेल त्याच्यामुळे
मागच्या टायमाला आपण लोनच केलं होत मागच्या वर्षी तिला रमजनाला एक डब्बा भरून दिला होता
हम
या वर्षी बी म्हणत होती मावशी लोणचं नाही टाकलं का असं म्हणत नाय तर काय म्हटलं बाई कडकी लागलेली पेमेंट बी नाही पैसे बी नाही तेल घ्यायला सुद्धा
हा मग पगार झाला की मग पैसे मग काय पण खर्च करता येत पण हातात पैसे शिल्लक पाहिजे ज्या त्या वेळी
हा
काही तीन महिन्याचे एकत्र प पगार टाकतात का काय करत
हा एकत्र टाकणार असं म्हणत होती म्हणून
हम बर जाणार हा ना तेवढं आपण ल मग एकत्र पैसे दिले क मग काम पण निघत
हम तीन महिन्यां ते एकत्र टाकून दिल असं म्हणत होती ती
हा पण अजून जून महिना तर पूर्णच नाही झाला
ह आज पंधरा तारीख अजून पंधरा दिवस बाकीये
पंधरा दिवस भेटले आजून
पण पंधरा दिवस बी काही नाही लवकर
हो ना हॅलो चालत काम पण राहत तसच मी आज लसीकरण द.. होत
कोणाचं तुझ
गीताचं होत पण तिच्या तिचच तिच्या कोडपांढरीला आरोग्य तपासणी पण होत ति ना हो मग मला मॅडम पण सांगत होत्या तू जाऊन ये म्हणून तर मग तिला परत वजन उंची घेण्या साठी प्रॉब्लेम व्हायचा
हम्म पण देवून जानार मॅडम का
हो परत नाही उद्या येणार आहे मॅडम म गरोदर मातांची बैठक घ्यायची आहे
हम्म
हो तर लसीकरण पण आहे मग त्याच दिवशी गरोदर मातांची बैठक पण घेऊन घेऊन आणि लसीनकरण पण होऊन जाणार परत बाया पण गोळाच नाही होत कितीदा त्यांच्या घरी चलाग बायानो काय बाया ऐकतच नाही काय वाटप करायचं का
सांगितलं का कोणी बी येत नाही बाई
नाही कोणीच येत नाही माता बैठक दर महिन्याला दोन वेळे सांगतात पण बायाच गोळा होत नाही आपण किती त्यांचा माग फिरतो
तुझी दोन मिटिंग आणि गीताची दोन का
हो
तसच म्हणत होती सणाली म एक दी मिनट मिटींग होत नाही त्यांची मिटींग घेणार असं म्हणत होती ती
हम हम् आणि किशोरी मीटिंग पण झालीय हा दोन तारख केला घेतलं होतं किशोरी बैठक मी अजून एक घ्यायचे
माझ पण बरडी पाड्याची बाकी इथली झाली माता बैठक बिन किशोरी दीदी
हम् का
बरडीपाडाची घ्यायचं बाकी तिथं फक्त माळ गर्भ स्तंभाची एवढीच गेल तिथल्या मुली बी इथंच येऊन जातात शाळेत ना मग इथे च
हा ह मुली मग गोळा झाल्या क तुला काहीच मग अडचण नाही येत मी बैठक घ्यायची किशोरी काय
आज तर सण आले तिकडं
हो
अ रे मतााई किशोरमाई मुले मिटिंग घेतला काय
हो तिच्याकडे पण मुली पण लवकर गोळा होऊन जातात ग
कोणाकडे रीमाकडे नाही कोणी ब येत नाही जम तेम बोलव लागत धनवंती ताई असं म्हणत होती रिमा
हा ते एक दिवशी
एक अंगणवाडी मध्ये येत नाही अंगणवाडी मध्ये येऊन जातात असं म्हणत
हम्
हम्म
आता तर कापूस लावायचं टाइम आला म मग काय वेळच भेटत नाही कोणाला मग येेणारच नाही हो त्याच मीटिंग घ्यायचं टाईम आहे अ
हम्
यायलाच तयार नाही राहणार कोणी
हा ना
होच म्हणतात येतच म्हणतोय आपण जर त्यांना चला ना ग दिदी अ पाच दहा मिनिटाची मीटिंग तरी पण ऐकतच नाही ते हो होच म्हणता येतोय म्हण तुम्ही
मी तो दोनदा तीनदा जाऊन येते तरी सुरेखा खूप जीवावर येथे येत नाही येत तर काय करू असं वाटत रोडून देऊ का काय मॅडम जर राहिले बोलवायला जात येत नाही ना कसं करून कसं नाही कायलाला
हा ना
खूप जीवावर येऊन जाते पण जेमतेम गोळा करावं लागतं
तसच जेमतेम गोळा कराव लागतात. त्यांना चला ग बाय. ईनो म्हणून नीट समजून सांगून मग जेमतेम गोळा होतात त्या पण.
हम्म हम्
एकीची मैत्री नाये आली ना मग तिची वाट बघत थांबतात ते तसच अर्धा एक तास निघून जातो आपला हाना.
माझी मोठी मुलगी म्हणत होती, ती गीता ताई पण भेटली होती मम्मी मला
हा हा सांगत हा होती ना गीता तनं लग्नाला.
इच्या हा आत्याच्या मुलाला घेऊन गेल असल ना वजन करायला.
हो का?
अंगणवाडीमध्ये देखली होती गीता ताई अस म्हणत होती ती.
हो सांगत होती ना तती तिच्या आत्याच्या मुलाला आणलं म्हणे त वजन चांगलंच होतं. आणि त्याची उंची आहे ना चौरे चाळीस हो आहे म चोरेचाळीस आली मग मलाच म्हणे पटतच नव्हत म्हणून सांगत हा तेच तर म्हटल तिला सांगितलं म्हटलं एवढी राहतच नाही. तर म्हणे हो गं मी दोन तीनदा मोजलं त्याला तरी पण तेवढंच उंची आली सांगत
थोडे थांब मी तर पहिल्यांदा ऐकलं चौरेचाळीस उं
मी पण पहिल्यांदा ऐकलं म्हणे तर ती म्हणत होती. त्यांची फॅमे मधे त्यांच्या कुटुंबात तसच आहे अनुवांशिक असेल असं म्हणत होते ती.
हा एकोन पन्नास अशी राहते उंची पण चौरे चाळीस त आजच ऐकली पहिल्यांदा हा ना
तेच म्हणत होते तिला म्हटलं एवढी कस काही कमी राहू शकत नाय. म्हटलं तर तस म्हणत होते ते चौवेचाळीस सच म्हटलं. अनुवांशिक आहे म्हणून सांगत होते ते त्यांच्या कुटुंबात पण तस च मम्मी पण तेवढीच ये उंची ती तिची अशी म्हणत होती.
हम्म
आता माहित पडेल. म्हणून स्तनपानाच मार्गदर्शन केलं का म्हटल तिला तर म्हणे हो. म्हणत होती ती नीट स्तनपान करत आणि दिवसातून बारा तास रात्री चार वेळा दिवसा आठ वेळा दोन दोन तासत नी स्तनपान करायच आणि बाळाला पकडण्याची पद्धत पण सांगितली सांगत होती ती
हम् आमच तर हीचं किती दोनच किलो भरलं व्हतं. मॅडम म्हणत होती. तुझी बहिणी का तुला काय शिकवते का नाही का बाहेर एवढे शिकवायला लावते. ती अस म्हणत होती तिला
हा काय तर खरं नाही बाबा.
हम्म
हो ते आमचंपण इथं लसीकरण हाय अंगणवाडीत.
लसीकरण हाय.
हो, येणार सांगत होती मॅडम.
हम्म, कोणती सोनाली?
नायगं, रंजना मॅडम. लंगडीला पण जायचं सर्वे करण्यासाठी, सांगत होती ती.
काल लंगडीला आता आज गेले होते म्हणे ना.
आज गेले होते व्हय?
आणि रंजना मॅडम आणि मलेमा सर आलेले. असं म्हणत होती सुमित्रा, काय माहित.